हॅलो हा येते माझी येते.
हो येते बोल ना, कोणता टॉपिक बोलणार होती.
मी तुला आज देवदर्शन म्हणजे, अ पंचगंगा नदी आहे माहितीय.
हो हो माहिती
हा तर पंचगंगा नदीवर ते वरद विनायक मंदिर आहे माहितीय तुला?
हो वर्ध विनायक
हा.
बोल
मंदिराची माहिती मी तुला सांगते म्हणजे आपण फ्रेंड्स मिळून तिथ ते जाऊ शकतो. तो का? वन डे ट्रिप साठी ते
हा सांग ना बोल ना
मग आता आज आता तीन तारखेला ना संकष्टी सुद्धा येते.
हो.
मग आपण वन डे ट्रिपसाठी तिथं जाऊ शकतो का?
हा जाऊ शकतो तू सांग काय काय आहे तिथं फिरण्यासारखं तू सांग? आपण फ्रेंड्स फ्रेंड्स मिळून सगळी डिसाईड करूया आणि आपण ट्रिप काढूया वन डे ट्रिप मस्त मुली मुली फिरून येऊया
हो चालेल ना
आपल्याला पण कळायला पाहिजे ना बाहेरच जग कस आहे, काय आहे?
हो.
सध्या जगात काय चालूय, काय नाही?
हो.
होय तू हा सांग
अ आपण स आपण सर्वजण फ्रेंड्स मिळून आपण अ आधी सकाळी सात आठ वाजता आपण घरातून निघूया
हा
हम् आणि मग गणपती मंदिर मध्ये ये गणपती मंदिर मध्ये आपण सर्वजण येऊया ना?
हा.
अ सकाळी आल्यानंतर ना तिथे आप आपण देवदर्शन करू.
हा.
हा देवदर्शन केल्यानंतर तिथे आपल्या आपल्याला अं ज्यांचा उपवास असतो ना त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी उपवासाला अं हे आपल्याला शाबु एक बनाना आणि - लाडू वगैरे असं अ आम् सगळं अस हे ज देतात आपल्याला उपवासाच जे काय हा खान हा खाद्य पदार्थ जवळ असतो ना उपवासाचा
हा
तो सगळा खाद्य पदार्थ आपल्याला तिथे दिला जातो.
हा
अ आपण तिथे आपल्या जेवणाची सुद्धा, तिथे म्हणजे अ उपवासाची सुद्धा पली सोय होऊन जाईल तिते.
हां, म्हणजे ते लोकच प्रोव्हाइड करतात का?
हो, ते लोकच प्रोव्हाइड करतात.
हो-हो बर बोल.
आणि तिथं आपल्याला हे झालं ना, आपण पंचगंगा नदीमध्ये अंब बो बोटिंग करून येऊ शकतो.
अच्छा तिथे बोटिंग सुद्धा आहे का?
हो ठीक हे. हो तिथे बोटिंग सुद्धा आहे.
हां-हां म्हणजे कसी बोटींग? नॉर्मल का ते क्राफ्टिंग वाली?
नई-नई-नई नॉर्मल ए.
अच्छा नॉर्मल.
हम्म म आप आम्ही तिथे परवा गेलो होतो फॅमिली मिळून, म आपण फ्रेंडस मध्ये जायचं अस विचार करत होतो.
हां, जाऊ ना नक्कीच जाऊ. तुझा जो अ म्हणजे तुझी जी आयडिया आहे, तुझी जी वृत्ती आहे, त्यानुसार आपण जाऊ.
हो ठीके. म्हदे तेे आपल्याला देवदर्शन सुद्धा होईल.
हो देवदर्शन
म्हणजे ते अ, म्हणजे तिथं ते खूप म्हणजे असं छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता ना
हां
हम् तेव्हापासून त्या मंदि तेव्हा त्या मंदिराची अ स्थापना झाली आय म्हणे.
हां
तानाजी मालुसरे आहेत ना
हां-हां
शिवाजी महाराजांचे म मावळे.
हां
त्या अंअ अंव अंवै त्या तानाजी मालुसरेंना ना ते त गणपती म्हणजे ते पा ते पाणी प्यायला तिथे गेले होते म्हणे.
हां
हां, म ते पाणी प्यायला जाताना ना, अ पाणी प्यायला गेले होते. सर्व ते तानाजी मालूसरे आणि त्यांचे मावळेे जे काही होते ना
हं, हां-हां
हां ते सर्वजण तिथे पाणी प प्यायला बसले होते, संध्याकाळची रात अ म रात्र होती. तिची वेळ होती.
हां
आणि त्यावेळी सर्वजण तिथे पाणी प्यायला बसले होते.
हम्
हम् म त्यावेळी तिथे त अम् तानाजी मालुसरेंना ना, गणपती बाप्पाची अ छोटीशी मूर्ती दिसलेली म्हणे. आ मन् त्या गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती दिसलेली, म त्यांनी त्या अ मंदिराची अ छोटीशी त्यांच्या हातून जशी होईल ना तशी त्यांनी ती स्थापना केली होती. म्ह
म्हणजे तू आपल्या हिस्टॉरिकल प्लेसेस आहे हिस्टॉरिकल प्लेसेस झाली तू ते म्हणतेे सुद्धा
हो इतिहासातील ती एक ऐतिहासिक म्हणजे गोष्टच आहे.
हम्म
हा मग तिथे सुद्धा आपण भेट देऊ शकतो म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला आहे. हा मग तिथ अ मी मला पण इतकी माहिती नव्हती मी पण ही सगळी सोशल मीडियावर म्हणजे मला माहिती झालेली आहे.
अच्छा म्हणजे तू पण ऑनलाईन सहलीची सर्च करून वगैरे तुम्हाला तुला समजलं की ही जागा आहे वन डे ट्रीप साठी आपण जाऊ शकतो. तो म्हणजे हिस्टॉरिकल हा अजून काय अजून काही माहिती भेटली का काय तुला अजून कोणती अशी जागा आहे किंवा अजून असं कोणतं टेम्पल आहे जिथं आपण व्हिजिट देऊ शकतो एकाच दिवसात
अ एकाच दिवसातून बोलायला गेलं तर मग आता त्याच्या शेजारी एक ग्रामदैवता आहे मानकापूर म्हणून गाव आहे.
हम्म
आणि ते सुद्धा असं म्हणजे मानकापूर ग्रामदेवते ना ते सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.
हां
म्हणजे त्या त्याच्या शेजारीच आहे. एक दोन तीन किलोमीटर असेल,
हा
हा मग ते ते सुद्धा टेम्पल खूप असं प्रसिद्ध आहे खूप खूप लोक तिथं सुद्धा येऊन म्हणजे असं व्हिजिट करून जातात.
हम्म हम्म
हा आणि ते मंदिर कायम चालू असत.
ट्वेंटी फोर सेव्हन चालू असत
हो
मंदिर बंद होत नाही म्हणजे बंद करत नाहीत ते लोक
म्हणजे मंदिर बंद असतं बट अ संध्या म्हणजे त्या मंदिराची ऐतिहासिक गोष्ट म्हणजे गोष्ट म्हणजे अशी आहे की त्या मंदिरामध्ये ना संध्याकाळी सहा वाजल्याच्या पुढे कोण जात नाही.
का बरं काय काय रहस्य आहे त्याच्या माग
हो सांगते तर आपल्याकडे हे असतं ना म्हणजे ते त्या तो मलकासीध्द एक देव आहे आणि त्या देवाचा एक भाऊ आहे म्हणजे भूतासिद्ध अ मध्ये दोघे भाऊ भाऊ आहेत ना असे बसलेले
हा
मलकासिद्ध त्या बाजूलाय भूताळ सिद्ध या बाजूला आहे आणि त्यांच्या बॅकसाइडला म्हणजे मागे ना एक लक्ष्मी लक्ष्मी. लक्ष्मीचं मंदिर आहे.
हा
आता लक्ष्मीच्या लक्ष्मीच्या त्या लक्ष्मीची पूजा आता ता गावाचे काही कट्टेकर म्हणून आहेत.
हा
ते त्या कट्टेकरांच्या कड ती ती पूजा आरती असते. आणि जी मलकारसिद्धाची म्हणजे त्या देवाची अ हे आहे ना पूजा तेन अ ते त्या गावची पुजारी असं करतात काय ते. आणि भुताळसिद्धाची सुद्धा पूजारीच करतात.
मग त्याच्या माग स्टोरी काय? रात्री सहा वाजल्यानंतर का बरं लोक जात नाहीत तिथं. काय रहस्य आहे त्याच्यामाग?
सांगते ते म्हणजे संध्या संध्याकाळी सहा वाजल्याच्या पुढे त्या म्हणजे त्या देवाचा जो परिसर आहे ना त्या परिसरात कोण कोणी सुद्धा जात नाही म असं तो देव गाव असं मी सुद्धा त्या गावात एकदा विजीट केलं होत.
हम्म
मध्ये गावामध्ये काहीतरी य तो काय तो देव आहे ना तो गावामध्ये बसलेला होता.
हम्म
म्हणजे त्याच तेच मंदिर आहे ना ते मी अ गावात सुद्धा बघितले, त्या गावात सुद्धा आहे. म्हणजे त्याच देवा त्याच देवा ही दोन मंदिर आहेतओ.
हा
सुद्धा आहे आणि ते देवळा व माळावरती सुद्धा आहे. जस की म्हणजे गावात आहे. गावामध्ये लोकसारखं अ लोकांची, अस मध्ये हे आहे देऊळ आहे.
हा
आणि बाजूने अ म्हणजे असं अ वस्ती आहे.
म्हणजे मंदिर बरोबर गावाच्या मध्य स्थित आहे.
अ हो
हा
मग ते ग देवाला ना खूप त्रास होत होता म्हणे
आ
अ देवाला त्रास होत असताना, मग तो देव फक्त तीन पावलात हैना तिथे माळावरती जाऊन बसलाय म्हणे.
हम्म
मग ति ते अ स संध्याकाळी साहावाजल्याच्या पुढे जात नाहीत म्हणजे भूतसिद्ध म्हणून मी सांगितलं ना चा भाऊ त्या देवाचा भाऊ आहे.
हा हा
हा म तो अ ते देवाचा भाऊ ए ना. त्या अ मलका श्रद्धाची जी पालखी असते. अ ती अ अ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्या आवारामधे फिरत असते आणि त्या सा वाजले ना अ तिथून ती पालखी जाऊन आत बसते म्हणे. हा म त्यानंतर सहा वाजल्याच्या साहा वाजल्यानंतरच्या पुढे त्या देवाची पालखी आत गेली ना
हा.
मग ह्या ब त्याच्या भावाची म्हणजे भूतळसिद्धाची पालखी बाहेर निघते.
अच्छा.
आणि म जेव्हा त्या भूताशद्धाच्या पाया त्या देवाच्या पालखीच्या आडवळ जे कोणी जातं
हम्म.
त्या गावामधे अजून असं आडवं गेलंय आणि त्या जिवंत असं अजून एक सुद्धा काही झालेलं नाई.
अच्छा म्हणजे ते त्याच्या मागं कारणण असणार ए पण. ते कारण आपल्याला अजून माहिती नाइ. जर काहीज म्हणजे पुराणी लोकं किंवा तिथली म्हातारी कोतारी आपल्याला सांगत असतील कि बाबा हे करू नका. ऐका त त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असणार ए, जे त्यांनी बघितलं असेल किंवा त्यांना माहिती असेल. ते आपल्या चांगल्यासाठीच सांगतात म्हणून आपण पण त्यांचा मान ट्यून त्या गोष्टी न विचारलेलंच बरं.
ओ हो.
चालेल. आपण तू जे सांग ा आपण नक्कीच ट्राय करू, नक्कीच फिरून येऊ, नक्कीच बघू. बघू आपल्याला तिथे जाऊन समजते कुणाकडून काय काय गोष्टी समजून घेता येतात का?
हो. ठीक ए.
चालेल. ठेउ?
हा.. ठीक.